नमस्कार बोलाच काय म्हणजे काय नेमकं रेसिपी काय कशी
आच काय चाललंय आपली रोजचीच कामं झाली म्हटलं त्याला आठवण आली फोन करावा तुम्हाला
हो ना चला आठवण झाली होती तुमची पण हां
बर आज आपण गप्पांमध्ये हा विषय बोलूया का वेगळ्या वेगळ्या राज्या खाद्य संस्कृती
नक्कीच नक्कीच का म्हणजे आपल्याला वेवेगळे वि नॉलेज म्हणज कळेल तरी का ब
हा आणि आपल्याला पण वेगळ्या वेगळ्या राज्यातले प पदार्थ करायला आवडत असं होत आणि मुलांना पण घरच्या आवडत ना वेगळं वेगळं खायला मिळतं आपण चर्चा केल्यावर
हो हो हो हो
हम् आपण सुरुवात करू महाराष्ट्रापासून तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला माहितीय गोडा म पुरणपोळीच खास महत्व आहे ह कि नाही
हो हो
पुरणपोळी त्याच्यासोबत काही लोक दूध खातात काही गुळ जामटी बनवतात असं
हो हो हो
आणि महाराष्ट्रात म्हणजे काही सण असेल तर पुरणपोळी नैवेद्य दाख खतात देवाला आणि केलीच जाते पुरणपोळी
हो हो हो पण पुरणपोळी बरोबर जे कटाची आमटी बनवतात ना त्या आमटीचे खूप प्रकार आहेत
हो काां
प्रत्येक म्हजेय. हा आ विदर्भामध्येय ना कटाची आमटी हे ना काही ठिकाणी गोड आमटी खाल्ली आहे मी. म्हणे आणि आ जी आ म्हणजे चवीला खूप छान असती, पण त्याच्यामध्ये तो मसाला आ गरम मसाला आहे ना, गरम मसाला. खोबरं आणि जे पूर्णामध्ये राहिलेली दाळ असते.
हं!
आ ते सारण असतं, जे पाणी असतं, पूरना च दाळीचं जे शिजवलेलं. पाणी असत. ते पाणी हे ना ते वेगळं काढतात त्याचे पूर्ण पाणी. आणि अ त्याच्यामध्ये ए को खोबरं, कोथिंबीर, लसूण आ लाल काळा मसाला, आणि गरम मसाला, म्हणजे कांदा वगैरे भाजायचा खुबरं भाजायच लाणि त्याच्यामध्येआ गरम मसाल्यामध्ये धने वगैरे गरम मसाला पूर्ण नही का तेजपत्ता. अ जसं वेलची दोडे वगैरे नाही का ते याच्यामध्ये टाकतात आणि आपली हिरवी विलायची टाकतात, आणि सुकलेली विलायची, एक मोठी विलायची टाकतात त्याच्यामध्ये. आणि आपलं ते हे काय म्हणतात त्याला, अ काळे मिरे
हा!
आणि ते मिरे वगैरे घालून त्याचं वाटण इत क छान वास येतो त्या वाटणाचा.
इतका सुंदर. ना आणि मी म्हणजे माझी मैत्रिणीकडे गेलो होतो, त्यामुळं तिने तो प स्पेशली बनवला होता. आणि त्यांच्या पुरन पोळ्या माहिती का कशा, त्या याच्यावरती मडक्यावर बनवतात ते.
अरे वा मी ऐकलय पण मी पाहिलं नाही हो ते.
त्या पुरमपोळ्या आहे ना त्यांच्या, आपण हे ना म्हणजे लाटून करतो पुरमपोळ्या, आता मी पण आता माझ्या घरामध्ये आ आपर्यंत ज्या पुरणपोळ्या करत होते, त्या पूर्ण लाटून करत होते त्या हाता तावर करतात त्या पुरनपोळ्या पुरन इतकं मोठ त्या पोळ्यांमध्ये घालतात अ तुम्हाला सांगते ते काय करतात ती पीठ आहे ना पीठ, इतकं नरम, नरम करतात असं फेकून, फेकून फे कून फेकून पूर्ण एकदम लूज, एकदम लूज करतात. आणि तो गोळा घेऊन बरोबर असा पुरणाचा गोळा मा अस मोठा गोळा घ्यायचा आणि डायरेक्ट त्यात टाकायचा पूर्ण आणि पूर्ण ते असं, असं हातावर करता ती पुरणपोळी. पूर्ण गोल, गोल, गोल गोल, गोल, गोल. इतकी, अहो ते समोर पाहिलं ना आपली तर नजरच भींघून जाते माझी तर. मी त म्हणाल हे काय म्हणालं मी तर करू, करू शकत नाही, म्हणल मी करून देऊ करल म्हणल तुला, आणि का म्हणजे. तुझकडे जेव्हा इन ना तेव्हा शिक कल म्हणालो मी, पण तेवा पण जेव्हा मी फर्स्ट टाइम तिच्याकडे गेली ना, ते मला काय जमलच नाही. म्हणजे मी पाहून पण ती चोख पण आणि ती ना पूर्ण बनवून ये ना, ती माठ हे ना त्या माठाव तीन ती भाजली पुरणपोळी.
अरे वा!
आणि ती हा आणि ती आमटी तिने इत की सुंदर ते सगळे मसाले वगैरे घालून, ते पाणी काढून इतकी आणि गोड होती, आमटी ना अशी गोड चवीला गोड लागत होती.
अच्छा.
हा चवील आहे ना गोड. चवीला अक्षश तुम्हाला सांगते गड गोड लागत होते ती इ. इतककी सुंदर आणि पोळ्या पण इतक्या मोठ्या मोठ्या पोळ्या ना. तुम्हाला सांगते आठ दीस पोळी इतकी मोठी पोळी ना आठ दीस पोळी खाल्ली म्हणजे त खूप एकदम हे.
खूप सुंदर अप्रतिम कोोळी हो हो महाराष्ट्रामध्ये
ह.
महा तेच ना पुरणपोळे आपण म्हणतो महाराष्ट्रामधला एकमेऊ मेनू पुरपोळी पण पुरपोळी विचार कराद भारताची पुरण पोळी दुसऱ्या देशामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जाते. युरोपमध्येध्ये जाते. रशियामध्ये अ आपल्या घरगुतीच्या महिला आहेत. विदर्भातल्या मराठवाड्यातल्या महिला त्यांच्या पुरणपोळ्या आपल्या म्हणजे देश आपण फक्त महाराष्ट्राचा विषय महाराष्ट्र ोड जात जात पण महारष्ट्र आपला भारत देश सोडून दुसऱ्या देशामध्ये पण पुरमपोळीचा पुरमपोळी खातात लोक आवर्जून
ते टिकतात का पण तिकडे ते लोक पाठवतात मग त्या टिकतात पोड्या
ते त्याच्यामध्ये काहीतरी वापरतात ते त्या पुरमप त्या पोळ्या आहेत ना त्याच्यामध्ये तुपाचं वगैरे प्रमाण जे आहे ना त्या पीठामध्ये जसं घवाचं पीठ खराब होत नाही.
हा.
गव्हाचं पीठ खराब होत नाही आणि दळ. शिजवल्याच्या नंतर थोडीशी ती एक दोन दिवसानंतर ह आमटी पण ती काहीतरी त्याच्यामध्ये ते काय वापरतात ते नाही सांगू शकत म्हणजे हे. राहणारे पदार्थ वापरतात ते डाळीमध्ये गोळामध्ये गुळ चांगला राहतो जाळण त व्यस्थेत
त असतील ते आणि ते टिकत असेल मग चांगलं.
तूप पाण्यासारखं टाकतात ते
हा त्यामुळे ते टिकत असेल ते
हो गाौर तु
त्याला त्याला वेगळं नाव आहे का मग त्यांच्या पोळ्यांना
ते काही काहीतरी म्हणतात बरं का त्याच नाव पण म येत नाही एवढं हे नाही. पण ते जे पण रेसिपी खूप सुंदर बनवतात आणि त्या पोळ्या काय करतात ते माहिती का? आपण भाजून घेतो खायच्या म्हल्याच्यांतर भाजून डायरेक्ट घेतो ते तिकडं बाहेर देशामध्ये पाठवायच्यात ना त्या फक्त लाटतात ते आणि ते एकावर एक एकावर टाकून येणार ते तसेच देतात. म्हणजे त्या जे घ्यायच्या ना आता आता आपल्या महाराष्ट्रातून ते पोरण पोळ्या भेटायला लागल्यात.
ह अ मग तुम्ही म्हणताय ना म्हणजे ते फ्रीज करतात. ते फ्रिजर फ्रिजर करून ते पाठवतात मला वाटत त्या
हो हो हो हो हो अशा काहीतरी प्रकारात काय काय करतात ते मला नाही माहिती पण ते असं भारती देशामध्ये पण जात आहेत त्या
हो चांगलं आहे बाबा. खूप छान ना मला ऐकूनच अे त्या पोळ्या खाव्याशा वाटल्या.
नाही खरंच ना होक मला पण मी सांगते ना मी कधी पण नाही का पोळी केली ना खात नाही घरामध्ये पण ते काय होतं गोडाच्या वासाने आपल्याला आपणच बनवतो स्वतः आपल्याला ते खाऊ वाटत नाही. पण त्यांनी ते पोळ पोळ्या बनवलेला सदनामी सांग त्यांनी ह उडी मोठी पुळी अस पूर्ण हातावर बनवलेली ती अर्धी पुळी खाल्ली मी एकटीने म्हणजे आपल्या ते चार पोळ्यांची एकच पोळी असते. हो अ- अशा प्रकारात.
अच्छा हम्म दुसरा मेन्यू म्हणजे आपल्याकडे अ आता आपण तिखट मेनूवर येऊया पिठल भाकरी पण आपल्याकडचं खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातलं.
हो हो हो पिठलं ज्वारीची भाकर.
हा त्याच्यासोबत लसणाची चटणी करायची खूप
अ हो हो. आणि कडी पण बनवतात कढी भजे बा जुवारीच्या भाकरीवर कढी भजे पण खूप फेमस आहेत.
ते पण फेमस आहे बरोबर.
तुम्ही कसं बनवता बेसन कसं बनवता तुम्ही?
क ब काय बनवता म्हटल्या प- पिटलं की काय?
हा पिटलं पिटलं बेस
दोन प्रकारे हा बेसन पण म्हणतात हा. बरोबर बेसन पण म्हणतात दोन प्रकारे बनवतात हे पिठलं ना? तर अ एक म्हणजे हटून म्हणजे आता लग्नाचा वगैरे कार्यक्रम असतो ना जास्त लोक येतात तेव्हा हटून पण बेसन करतात म्हणजे काय करतात अ अस फोडणी द्यायच्या आधी अ मोरी जिरं लसूण अ लाल तिखट हिंग आणि हळद आणि त्या फोडणीत पटकन पाणी टाकायचं. पाणी चांगलं उकळलं ना तर मग वरून बेसन पीठ पेरायचं आणि खाली हलवत राहायचं म्हणजे गुठळ्याना होऊ द्यायच्या असं चमच्याने हलपत राहायचं. ह्या बेसनाला ना खूप छान चव येते. याला म्हणतात हटून केलेलं बेसन.
अच्छा हा हा हा हा.
आणि दुसरी पद्धत म्हणजे आपली साधी मग कांदा वगैरे चिराय चा हिरवी मिरची मग फोड णीला पण घालायचं मोहरी जिर लसुन कडीपत्ता कोथिंबीर कांदा कांदा परतत आल्यावर खाली बेसन पीठ आणि पाणी मिक्स करून ठेवायचं एकीकडे आणि मग ते वरून टाकायचं कांदा परत की दुसरी पद्धत पण दोन पण एक जी पद्धत आहे ना हटून ती खूप छान लागते हटून केलेलं बेस हम्म हो का. आपण त महाराष्ट्रातच बोलता बोलता आपल्याला कमी वेळ पडेल मला वाटतय.
महाराष्ट्र तच जेवढी खाद्य पदार्थ आहेत ना खरंच वेळ पुरणार नाही आपल्याला एवढा अक्षरशः म्हणजे
पण वेळा आपण फोन वर बोलो ना तरी ते कमीच ये.
कमी कमीच कमीच पडल होऊ ना. कमी पडेल चला छान वाटल तुमच्याशी हा रेसिपी
हा अजून एक रेसिपी सांगते ना आमच्याकडे मेथीची भाजी कशी करतात ते सांगते. सगळ्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात पना हा ऐका ऐका अजून आहे वेळ मेथीची भाजी पण एक सांगते तुमच्याकडे वेगळी पद्धत असू शक ते ना झालं का बर बर ठेवते ओके चला काम येत. तुम्हाला पण हा धन्यवाद.
ह.